हॅलो ते वापस
हा अलगेच चाले मला लगेच येत आहे
लगेच लगेच येत ते हे सबमिट केले की ते लगेच येतात
हा बजच येतत तेच म्हटलं जेवढे होतील तेवढे करून लिऊ मून हो
मग सुधीर आले कि सुधीर त्याच्या लावून त्या पुोराल्यावरर पाठ तले बोणची
काही त्यांच्या याच्यावरच तर केलं होते बी पहिले
मी ते समजा सुधीर आले की सुधीरच्या आशावर करून
म त्यांचा चालू होत पोरीनला द्यायचे होते मागच्या वेळेस आलं होतं तर पोरीनला द्यायचं होतं पोरीन न केलं असत पोरीनला द्यायचं होत नाही नंदेचं चालू होतं हा दिल असतं केलं असतं आम्ही आमच्या मबाईलान म्हणून यावेळेस दिलं त्याना हम् ते टीनालाच नाही केलं टीनान काय चुकीचा फॉर्म भरलाय की काय भरलाय काय माहिती
तिला म्हणा तू ऑनलाईन पा अस व्हिडिओ कॉल करून दाखवून दाखवून कर आता माझ श्लोकनाने त व्हिडिओ कॉल करून दाखवून दाखव केला होतता
हा मग आता इल बी मी ना विडओ कॉलच केला होता हां वैसला पप्पाच्या मोबाईल वरून फोन लावत होती ती प मग पप्पाच्या मोबाईल वून फोन लावत होती तर मग मी ना पप्पाच्या याच्यावर व्हिडिओ कॉल केला आणि तिला म्हटलं आता फोन दाखव म्हटलं मला मग तिनं फोन दाखव खोला
हा
मग मी तिला सांगितलं तस कसं मण तिन केलं मग म्हणे मी बी डाउनलोड करते म्हणे ताई आणि मम्मीच्या यांच्यावर बी डाऊनलोड करते म्हणे म्हटलं डाऊनलोड करा पण मग माझे माझ नंबर घ्या नाही नंबर वर करा म्हटलं ते तर तुम्हाला टास्क पाळला ती मला अस नंबर पाठवती म्हटलं मग कारण ते तिनं नाव टाकलं की मग माझ या नावापुढं नंबर जातात ना की यांना यांना यांच्या नावावर आलेले आहेत म्हणून हे-
हा हा बरोबर त्याचे बी पैसे भेटतील ना राधा तुला काही
हो त्याचे बी पैसे भेटतील.
करून राहिली तर त्याचे पैसे भेटतील.
त्याचे एका जणाचे तीस कि पंचवीस रुपये टाकतात.
मी तेचतो म्हणून मग नवऱ्याला म्हणा मग शंभर रुपये कायची पाहिजे म्हणा. थांब सुधीर रे थांब म्हणा काय चार चार हाताने खाता का म्हणा इकून मी पाहिजे इकून मी पाहिजे. कुणी पाहिजे का बंगला काय असेच बनवून राहिले तुम्ही म्हणतुन मग ह थांब आता अजून
त्याचे बी देतील ते जेवढ माझ्या आयडीवर जमा होतील ना. तेवढ्यांची देखिल माझे ते चारशे रुपये त्याचे टाकले की माझ्यात ॲपचे टाकले मला काहीच समजन नाही.
हा बरोबर मग ते राधा मावशी ते आले बी काय म्हट आले नाही तिचेे बी प्रोसेसच मध्येच आहे अजून अकाउंट मध्ये नाही.
पडले पडले कालच पडले रात्री माझे माझे पडले म्हणूनच मग मी तुला तुम्हाला फोन ल लागेच
नाही आमची अजून हा तू डायरेक्ट आहे ना म्हणून व हा आम्ही ते म्हणला डायरेक्ट आहे ना आता आमचं प्रोसेस मध्ये आहेत ना.
नाही आता समजा तुमचे कॉल हे झाले बी अ आता समजा तुम्हाला जर अर्धेच पैसे टाकेल असेल ती ना कॉलचे जेवढे कॉल चेक झाले तेवढेच पैसे आलेले असतील ना. तर मग ती परत तुम्हाला पैसे टाकेल. त्या डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर येतील.
हा बरोबर
हा म्हणजे ती पन्नास रुपये तीस रुपये पण टाकून घेत ती आपल्या कॉलशी ठेवत नाही.
हा का हम
हा ठेवत नाही ते पन्नास रुपये वीस रुपये जरी असले ना सात रुपे अस तरी त टाकून देते आप तेवढे पैसे बी ते ठेवत नाही. तेवढे मी आपल्या अकाउंटला ते टाकून देतात.
बरोबर ब
रात्री म याच्यावर आली म्हणून म्हटलं साईला म्हंटलं कसले पैसे आलेत थांब.
हा.
म्हणून म्हटलं की भाऊजींना फोन ठेवला तर ठीक नाही तर मग साई करून त्याची सेटिंग करून घ्याची त मो.
नाही नाही ठेवतील ते ठेवतील ठेवतील एखाद्या दिवशी तरांला नाही ठेवतील ते ते नाहीईट. ले जात होते ना तेव्हा नाईट ठेवून जायचे र फोन. आता आपण नाईटले बी नाही ठेवलं खा. ते काय खिशात पैसे नाही ठेवताना ग राधा. मग काही काम पडलं ना तर मोबाईलच. की मोबाईल वूनच करत ते पेट्रोलचं काम मसाले घ्यायचं काम. काही काम केलं की मोबाईलून. तरी खिशत पैसे नाही ठेवता काही.
हम ह.
किसान पैसेच नाही ठेवत मग ते मोबाईल माग ते सुुटची सुट्ट्या होत्या तर मग राह नाईटले मोबाईल. य ना म्हणूनला पंचायत पडते म्हणे म मोबाईल. काही घ्यायचं काम पडलं की मग घ्यायच नाहीेत म्ह म. किशात पैसे नसतात. अशे हा. म्हणून मग ते मोबाईल ठेवतच नाही म्हण जाद मध्ये पेट्रोल भरायचं काम पण ते. मसाले घ्यायचं काम पडते काय काम पडते म्हणे मग पैसे नसतात खिशत. हम् ते कॅश. ठेवतच नाही घेतले बी तर दहा वीस रुपये घेतात ते घेतले तर मायजन मोकडेच नाही तर पैसे ठेवत नाही कि ते कॅश.
हो ते बा तसच असतं कलं पाकीिट सोबत तर ठीक नाही ना तर मग फोन पे वूनच चालते मग.
हा मग त्यांचं बी तसं जा आहे ना म्हणून मग ते ठेव. नाही नाही आता त्यां आज म्हणी ना तस. संध्याकाळी पान मी तू याच्यात लावून जितके झाले हे करून पान करू देलं का नाही तर मग काल त्यांना ठेवू जा म्हणे फोन आता एक दिवस.
हा मग काय करून पूजेच्या याच्यावर बी लागतात ना याच्यावर आता तिने्. पपाच्या याच्यावर केलेले आहे तर पप्पाच्या याच्यावर बी लावू शकती तू.
हा पण आता तिचे बी कंप्लेंट करायचे आहे ना माय आपलेस करू देततील का ते. पुूजी त बदमाश आहे पूजी पुूजी नाहीे पूजी पुूजी नाही बोला. धे पूजे काही भाने करून पूजे हे करून टाकते.
पूजेला ना माय तसंच केला पहिला कॉल. पूर्ण दहा मिनिटचा केला दुसरा कॉ. माझ पाचच मिनिटाचा केला. ठेवून दिला.
अशीच करते पूजी म्हणून पूजीला जरा लावायच्या वेळेस विचार करायला लागते पूजी काही कामात असते पूजी हे करून टाकते पूजी आणि मग आपल्यामध्ये रेण नाही रेणनी अशी करते म्हणते. म्हणुन म्हणते मला आवाज. येत होता तुमच्या तुम्हाला माझ आवाज येत नव्हता रे नव्हती ते अशी खोटी ग पूले बदमास पू नाही नाही सल कती तुझीचा बदमास तुझीचा बदमास नाही आता त्यां संध्याकाळी आल्यावर पाहिल मी त्याला दोन तीन कॉल तर करून घ्या म्हणे राधाशी बोला इंगलीशी बोला करून घ्या म्हणे कॉल
हा ते काय झो आथर आथरुणात जाऊस तर बोलायचं ह मग आश्रमात गेल्यावर मग लागलं तर थोडा वेळ पाहून घ्यायं म्हणा मोबाईल
अ बाई आमच आथरण कधी कस ते आले की हात धुवायचा हात धुतला की जेवायचा जेवले की लगेच तंबाखू फोटायची गादी टाकायची नऊ वाजता आडव होऊन जायचं गादीवर मग दहावाजेलो अकरा वाजल तोपर जाग राहील तोपर्यंत मोबाईल पाहायचा जोप आली दहा सव्वा दहा साडे दहा जोप आली कि मोबाईल फून जायच झोपून जायचं मग असं काम आहे आमचं म्हच म्हणलं आमच असं आहे जेवण झालं की इकड आलं कि दरवाजा लावून घेत चालू करून देत लगेच अ दाधी टाकली की आडवे पडून जातात नऊ वाजतापासून मग पायत अ मोकळेच थलेले असते की साडे नऊ दहा वाजताच झोपून जातात नाही तर मग पाहता अकरा वाजे लोक मोबाईल साडे दहा अकरा वाजे लोक पाहतात ते मोबाईल पोरं आले पाहेरून क पोरांना पाय दाबारे पाय दाबारे पाय दुखत त्यांचे तर ते पोरं कोणी पायार उभं राहते हे तो लायनाचा कसा कसा मसा कसा मसा पाय दाबते लायण्याच काही दबत नाही व्यवस्थित दापते पण कस मस चालत ेत हा मण ते श्लोक म्हणा लागते तर श्लोक तर इतका बदमास आहे श्लोक च तर असं जीवाार आहे ते श्लोक म्हणजे मायाच पाया दुखत हम्म नसायश मग आपण बडबड करा मग उभा राहायच म तोी रोज नाही उभा राहतो दिवस तो दाबिन एक दिवस तो दाबिन असत मग वीस कलास लोकच्या प दवाखान्या दाखवण्या रोज रोज थोडी पोरबी लाणणार आहे म्हटलं तुम बाय
नाही गोल दुपतात पाय आता माझ्यावरूनच मी सांगते
अगर जे त्यांचे पाय आहे ना ते उभ्याच्या उभं राहताना अग राध तर सडसड करत त्यांना झोप बी नाहीे झूप नाही य त्यां पाया नाहीे चटचड चडचड करता जो भी नाही
मग त्याच्यामुळेच मग मा पण पाहिले दुखतात व ते सिड वाढून गेले एक तर
गोड्या घेऊन राहिले की नाही
हो मग आणल्यान वई म नवऱ्या ना
मजे सल गोडा एक धंद राहिली त मी
आहे रोज
हो का हम बरोबर
पण ल आग होते पोण पाॉवरफुल गोड आहे
हा बा भारी असे ना काय करतोय तो आता
तो बाहेर गेलाय हवा मारळ सायकलमध्ये पंप घेऊन त ते दार उभच टाकून गेला ते दार हवे ना खळ खळ खळ वाचते
हम्मम् आणि मोठा काय करतोय
मोठा हातला की चार वाज झाला मोबाईल पाहायला
दुसरं काय काम आहे आम्हाला
अल ते समध काय चाललंय काय
मत
ह पोरं नाही ऐकता ग बाई नाही ऐकत आमचे बी तेच आहे हाल तेच आहे हाल
ह् तेच म्हटलं तुझी ते सळे सकाळी वेळे म पोरी मोबाईल प बसली म्हणे म्हट गाडीवाला आला म्हटलं तर ते पोरगे काय कोण मोबाईल पात होती म्ह
हम् तिन तु तुले तिन फोन पण तिन फोन नाही केला तु की राहतात मध्ये एवढे पैसे आले की काय
नाही ना मी ना तिला सांगितलं होत ना मी तिकडं राहीन तर मग हे तर मग काही खला केला नाही तिन फोन
हा बरोबर मी तेच म्हटलं
मी तिला बोललीच होती ना म्हटल पूजा मा कट करून लावते पाच